हा.
हा बोलतोयस
हो.
हा.
अंह‌. परवा आम्ही गेलेलो अं आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी गेलतो मी.
हां. हा बोल कि. हॅलो?
हॅलो?
हा तुझा आवाज कट होतोय.
आता येतोय का?
हा आता येतेय बोल.
गेलेलो तिकडं, मग कपडे जरा थोडे स्वस्त भेटतात तिथं मग, मग विचार आला चला, शॉपिंग करूया. म्हणजे, काहीतरी खरेदी करूया असं सुरू झालं, मग थोडी ड्रेस घेतली. अ तरी कमी किमतीत भेटले, म्हणजे पाचशे रुपयेला म्हणजे, दोन सेट होते, दोनशे पन्नास रुपये ला एक सेट असा भेटला, म्हणजे ड्रेसच आणि गाउन
हो बरोबर, तर मी सांगायचं म्हणजे, खरेदीच्या बद्दल तर सण जसा कुठला पण जवळ येतोय तर आपल्याला खास
भेटलं.
हो आणि माझ्या बाबतीत सांगायचं म्हणजे सण कुठला पण जवळ आला की आपल्याला वाट की ते, आपण बाजारात जाऊन कायतर नवीन बघावं, घ्यावं. मनात तसं येतेच की कायतर नवीन कपडे घ्यावं, दागिने घ्यावं.
अच्छा.
आणि नवीन कपडे, दागिने सगळ घेतले ते चांगलं वाटतं आणि दिवाळीच्या दिवाळीचा सण म्हणजे तर हा आपल्या देशातला खूप मोठा सण आहे सगळ्यांसाठी. तर तेव्हा आपण बाकी घरची असं सजावट करतो. लाईटा वगैर घेतो. तो घर स्वच्छ करतो. फळार वगैरे बनवतो आणि फुलांचे हार रांगोळी वगैरे सगळं काढतो. सगळं आपण ते बाजारात जाऊन आणि ते नवीन नवीन घ्यायचं म्हणजे ते खूप छान वाटतं. तेय
बरोबर.
हम्म.
अ म्हणजे कसं होतं, सण वारा असले की, सगळेजण ह्याच्या शॉपिंग म्हणजे खरेदी करतात मग दिवाळी असो. दसरा असो. अ मग अ नाताळ असो किंवा परत अक्षय तृतीयाचा पण मुहूर्त गुढी पाडव्याचा मुहूर्त. म्हणजे एक साडेतीन मुहूर्तां पैकी एक महूर्त असतात त्या वेळेला आपण सगळे घरातले लोकं नवीन वस्तू खरेदी करायला जास्त कल असतो मग कोणी अ गाडी न नवीन घेते फोर व्हीलर घेतो. तर कोणी टी. व्ही. घेतो. मोबाईल घेतो किंवा फ्रीज वगैरे घेतो. म्हणजे अशा नवीन वस्तू तू खरेदी करतो आम्ही पण म्हणजे एका वर्षी गण पधमध्ये टी प्र
हो हो आणि कस ते अ कसं आणि सण असला की म्हणजे पूर्ण असं नसला म्हणजे कसं पूर्ण कुटुंबण कसं एकत्र येतोय आणि सगळेजण ते अ साजरा करतात तर ते आनंद पण त्यांच्या तोंडावर वेगळाच असतोय सगळ्यांच्या आणि दिवाळीत आकाश कांदील घ्यायचं लावायचं रांगोळ्या पणंत्या लावायच सगळं घर कसं असं वातावरण वेगळंच वाटतं आणि सगळं घर असं उजाडलेलं वाटतं एकदम.
बरोबर. अं म्हणजे आम्ही पण दिवाळी वगैरे असेल ना त्यावेळेला पण आकाशकंदलीची म्हणजे खरेदी करतो लायटिंग नवीन घेतो मग. घरामध्ये जर कलर वगैरे द्यायचा असेल तर ते पण करून घेतो म्हणजे आपल्या घरामध्ये छोटं छोटी ना छोटी खरेदी ही होतच असते नेम ती खरेदी करत असते
हो बरोबर आणि दुसरा सण म्हणजे मला अजून आवडते ते म्हणजे हा गणेश उत्सव आहे त्याच्यात पण तो कस कधी येते असं वाटतय मला गणेश आणि त्याच्याने आकुरत्याने आम्ही वाट बघतोय की बाप्पा कधी घरी येणार आणि ते दिवसच संप पुण्या असं वाटतात आणि बाप्पांना काय आमच्या आमच्याकडे ठेवावं असं वाटतय कस जातोय आम्ही बाजारात मूर्त्या बघतोय नवीन नवीन कुठली घ्यायची कुठली नाही सगळं सजावटच सामान त्या बाप्पाला की कस सजावट घालायचं घर सगळं साफ करायचं सगळ्यांना शेजारच्या बोलवतोय आपण कि या आरतीला सगळ एकत्र होऊन आरती करतोय आणि मग मिठाई वगैरे खातोय मी सगळं ह
हो अगदीच बरोबर तर कसं होतं आ सण आले की आता तू म्हणलीस की गणपती वगैरे आले तर सगळ्यांच चावू लागते की घर स्वच्छ वगैरे ठेवायची आणि मग अ त्याला जे काही आपण थीम बनवणार आहोत ते आपण आधीच पंधरा दिवस त्याची तयारी असते मग त्याच्यानुसार ते साहित त्या खरेदी करतो आणि त्याच्यानुसार मग आपण अ म्हणजे बाप्पाला कस बसवायचं कसं रंगरंगोटी करायची कसं डेकोरेशन करायचं आपण ते पाह तो आणि मग थोडं युट्यूबच्या सहाय्याने किंवा घरातून टाकावापासून टिकाव वस्तू घेऊन सुद्धा किंवा आपण लाटिंग वगैरे नवी खरेदी करून परत मगचे पडदे लाट लाटिंग परत खूप अस साऱ्या गोष्टी छोटे छोटे म्हणजे स पुतळे पण असतात उंदराचे किंवा बैलाचे असे आपण खरेदी करतो तो आणि त्या किती छान दिसला पाहिजे दुसऱ्यांच्या घरातल्यापेक्षा आपल्या घरातलं किती बाप्पा छान दिसला पाहिजे ह्याच्याकडे लक्ष असतं आणि सगळेजण त्याच्यानुसार मग छान सजावट करतात अशा प्रकारे आम्ही पण शॉपिंग करत असतो
हो आणि सगळे्या आजूबाजूला जाऊन बघतोय गणपतीचे आमच्या इकडे तर एवढे चांगले चांगले नाटकं ठेवतात ना आम्ही ते सगळे बघायला जात ते रात्रीच आमच्या इकडे आमच्या गावात तर रात्रीचे दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत ते नाटकं असतात. आणि मी जाऊन ते बघ होय एवढं आणि त्यांनी ते कॉमेडी नाटकं ठेवतात ना तर खूप मस्त वाटतय जाऊन आणि एवढं फिर फिरतोय आणि मग जरा अ एवढा वेर फिरतोय आणि रात्रीच् नाश्त्याच् पण सगळं चालू असतय आमच्या इकड. तर आम्ही खाऊन फ मग रात्री अस तीन ला येतोय, तर एवढी गंमत करते अस ग्रुप मध्ये सगळी जण जातोय आम्ही
हॅलो.
हॅलो हा.
आवाज गेला होता.
हा. तर मला हा गणेश उत्सव एवढा आवडतो आणि त्याची खरेदी करायला लई आता येणारच आहे लवकर तर आताच पासूनच मी वाट बघत आहे की ते कधी येणार बाप्पा घरी आमच्या.
अच्छा आणि म मी पण असं ऑनलाईन वगैरे अ म्हणजे खरेदी पण करत असते. अ- म्हणजे बांगड्या म्हणा किंवा गळ्यातले हार वगैरे अ- जे मॅचिंग होत साडीला किंवा कोणते सूट होतात, सण म्हणजे समारंभ कसे अ- परत पार्टीवेअर ला कोणतं घालायचं किंवा मोठे फंक्शन असेल तर ब्रॉड दागिने लागतात ते मग मी पण ऑनलाईन बघते आणि मग त्याच्यानुसार ऑर्डर पण करत असते. तसं तू काय करतेस का?
हो मी आधी जेव्हा एवढे ऍप्स नसायचे ना, तर मी आधी इकडे पुण्याला किंवा मुंबईला कधी दिस जायचो आम्ही फिरायला तर तुळशी बागेतन म्हणा किंवा दादर असं मार्केट आहे. तिकडन मी असं फिरून फिरून मी आणि माझी बहीणना खूप असं घ्यायचो. आणि तिकडे असं बार्गेनिंग करून वगैरे घ्यायचो, आम्ही खूप कपडे घ्यायचो असं शॉपिंग करायचो. तेव्हा एवढं ऑनलाईन नव्हतं आधी, खूप वर्षग म्हणजे पाच दहा वर्ष अगोदर. आता आता तर काय सगळं ऑनलाईन झालंय, तर आता मी जात नाही तस. ऑनलाईनच जास्त बघतोय काय आवडतंय म्हणजे वेळेची पण बत बचत होते ना आपल्या कि ऑनलाईन खरेदी केल्यामूळ.
बरोबर.
आता तर खूप ऍप्स आलेत, तसं फ्लिपकार्ट म्हणा, मिशो मिशो, मित्रां अ खूप हायत. आणि सगळं सजावटीचा पण सामान आपल्याला घरी बसून मिळतय आता.
अगदीच अगदीच, मी पण जसं अमेझॉन, फ्लिपकार्ड परत मिशोवरती बरेच काही खरेदी करत अस ते. किंवा ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ऑपरमध्ये असतात अ -मग ड्रेस असो किंवा घरगुती साहित्य असो किंवा इव्हन काही किराणा पण आपल्याला अ कमी किमतीमध्ये पण भेटतो. मग ज्या ठिकाणी ऑपर्स वगैरे आता मान्सून ऑपर, बर विंटर उन्हाळ्यात मध्ये पण ऑपर असतात, त्या ऑफरमध्ये मी अ
बरोबराय.
खरेदी कर असतो. तसं तू काय करतेस का खरेदी?
हो मी पण करते खरेदी. किंवा मी जाऊन बाजारात ना घेते कधी असं वाटतय कुठलं समोर जाऊन बघून घ्यावं किंवा ऑनलाईन जसं मला अ आवडेल तसं मी घेते
चांगली गोष्ट आहे
हम्म
कारण त्याच्यामुळे पण ऑफरमध्ये पण आपण घेतलं की जरा कमी किमतीमध्ये भेटत.
अ- ह पावसाच्या सीझनमध्ये खूप जागेला अस, डिस्काउंट्स आणि ऑफर्स असतात ना. तर मी जाऊन बघते आणि घेते काय आवडलं तर
अच्छा मी पण तस ट्राय करत असते ब आता आता शाळे मुलांच्या शाळा सुरू झाल्या मग त्यांच्यासाठी ठी शाळेचे ड्रेस म्हणा पाटी म्हणा पेन्सिल म्हणा अ स्कूल म्हणजे बॅग म्हणा परत छत्री रेनकोट हे सगळ्या गोष्टी पण आता कमी ऑफर म पण मला भेटल्या थोड्या मी अ गेलो होतो अ खरेदी करायसाठी आणि त्या ठिकाणी मला कमी प्राईसमध्ये पण भेटलं मग मी ते पण खरेदी केलं म्हणजे आपण कुठं फिरायला वगरे गेल तर आपण बघतो कमी पैशामध्ये काय भेटत असेल तर जास्त विचार करतो
आणि आता कसं आता पावसाच्या सीझनमध्येध्ये ना सगळीकडे ऑफर्स येल असते जास्त करून तर मी पण असं जाते बघायला कुठे बाजारात गेले कुठल्या एक्झिबिशन ला गेले तर सेलमध्ये किंवा ऑफरमध्ये मला पण काही कमी रेटमध्ये मिळालं तर मी पण घेते दागिने म्हणा कपडे म्हणा बाळाचे कपडे म्हणा बाळाला जे काय साहित्य लागते ते म्हणा
अगदीच आणि जर त्याची क्वालिटी पण ओके असेल तर आपण पैसे अ देतो जर क्वालटी ती बरोबर नसेल आणि मग कमी प्राईजमध्ये असेल तर मग मी घ्यायचा जास्त प्रयत्न करत नाही जर ओके असेल तरच मी घ्यायचा प्रयत्न करत असते कारण कसं होतं आपण कमी प्राईज म्हणून घ्यायला जातो पण एक एकदा ते खराब पण लागत
हो बरोबर क्वालिटी पण आपल्याला बघून घ्यायला पाहिजे
अगदीच अगदीच
हम्म मग ऑनलाईन केव्हा चांगलं पण येत खूप आणि केव्हा असं बरोबर पण येत नाही तर मग मी ते रिटर्न करते
अच्छा पण माझा पण जास्त तो ऑनलाईन वरतीलाही भरोसा नाही आहे
हो कारण माझे सेम माझं पण कारण मी असं दोन तीन वेळा ते बरोबर आलेलं नाही जे सामान मी मागवलेय तर म्हणून मी जास्त करून बाजारात ना समोर जाऊन बघून असं घ्यायचं विश्वास ठेवते
अच्छा अच्छा म्हणजे कसं असतं ऑनलाईनवरती म्हणजे आपल्याला ती वस्तू पाहायला वगैरे भेटत नाही हाताळायला भेटत नाही
पाठवतात वेगं असं खूपदा असं होतय
अगदीच म्हणजे त्यांच्याकडे ते हा जे त्यांच्या कडं अवेलेबल आहे तेच पाठवतात ते
हो आणि किंवा रंग काय तर वेगळा येणार का क्वालिटी कमी येणार जे जसं त्यांनी ते लिहिलेलं असतं वर्णन त्या सामानचं तसं नसतं केव्हा केव्हा खूपदा
बरोबर बरोबर म्हणजे कस असतं म्हणजे आपल्याला ऑनलाईन तोटा हा आहे की आपल्याला ती वस्तू पहायला भेटत नाही हाताळायला भेट ेत नाही त्यामुळे आपल्याला आणि एकत साईजचा पण प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे हा पण खूप मोठा प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे मला वाटत की ऑनलाईन पेक्षा आपण जे ज्या ठिकाणी आपल्याला खरेदी करायच्या ते तिथं स्वतः भेट देऊन खरेदी करणे सोयस्कर ठरलेला अस
हो आणि अजून एक मला बोलायचं म्हणजे अजून एक ऑनलाईनचा तोटा म्हणजे मला वाटते की स्कन्स पण खूप होत आहेत मी एकदा न्यूज मध्ये बघितलेलं अ स्कॅम झात एक एका स्त्री न असं कायत ऑर्डर ऑर्डर करतात. तन. तर तिच्या असं न्यूजमध्येध्ये चालतं तिच्या बँक अकाउंट मधन एक लाख रुपये कट झाले. आणि. हा तर ते सारखं न्यूजमध्येध्ये दाखवत होते की म्हणजे आपले कसे. प्रायवसी राहत नाही सगळ बँक डिटेल्स त्यांच्याकडे जातात ना तर ते. प्रायवसी राहत नाही तर तो एक मोठा तोटा आहे सगळ्यांसाठी
बरोबर बरोबर चालेल तुझ्याशी बोलून छान वाटलं शॉपिंग बद्दल
हो मला पण खूप छान वाटलं तुझ्याशी शॉपिंग बद्दल म्हणून बोलून..
चालेल धन्यवाद
धन्यवाद